हॅलो हॅलो आता ऐकू आली काय.
होय आता कसं काय आलेय.
काय माहीत मला काय मला काय माहीत नाही.
ह हिशोबत काय हे कॉलच.
व ओ वाय पी कॉल.
वि आय पी कॉला का आहे ते.
वी काय माहिती म मला पण मी काल घेटलो इथे पण यश ना बोलल्यावर. नाहीनंा टू.
निववांत चाले.
माझ पण.
ना ह कॉल कराले. नाही तर कोण कोणाला कॉन्टॅक्ट. तीच म्हधली आता तर दुसरा पहिल्यांदा दोनला कॉलवल.
अग मी पण काल ते सहज कॉफी प्यायला गेलतो रात्री.
हा
मग श्रेयशला फोन लावल हेिथ बोलवून घेतल सहजच. मग ते ना बोलला य कार्या म कार्या ॲपच.
मला माहितच नाही श्रेया नालायक हा
तिथं मग डाउनलोड केल पटदशरीन आणि ते सबमिट केल. प्रोफाईल दे ना. ते काय होईना आमच. सर्व्हर डाऊन दाखवल माझ आणि परत्याच. म्हणून सकाळी आणि अनइन्स्टॉल केलो ऍप. आणि परत सगळ डिटेल्स भरलो आणि सबमिट केल. आता झालय. उद्या येतील मला टास्क.
तीस मधला आता तुझा दुसरा कॉल आहे. ते बी एकाच व व्यक्तीला दोनदा लावल. अर कुणाला म्हणून फोन लावु रे. काय म्हणून फोन लावू. ओळकीच तर पाहिजेत.
मग माझ नशीब आहे की. तुझ्या टास्क मध्ये पहिले दोन काॅल माझे.
चालल मग परत्याचा आणि तुझा मेसेज बघितला त्या ग्रुपवर.
हा
म मी परत्याला मेसेज टाकलो की तू फ्री आहेस काय. मग परत्या मला म्हणला की साडेसात नंतर असतोय. मग तू पण होतास. म्हटल तुलाबी टाकून बघाव म्हणल फ्री आहेस काय. तोपर्यंत आपल्या आपल्यात काय वाटत नाही रे बोलायला. अनोळखी माणसाला फोन लावून काय बोलायच आहे.
तुझा मेसेज आलत दुपारी श्रेयस नाही को श्रेयाच चालू होत कॉल.
नाही कोणीच नाही आम्ही वी कोण.
तेच की नायकुढे श्रेयश. ओमक्याबरोबर आमच्याबरोबर असतेय ते.
तेच नाव आहे ते हिच.
घोसरवडच
नाही कवड कोण रे.
श्रेयष नाही कोडे. मयुरीच्या मागे होत माहिती आहे पेपरला.
मला आठव ना बाब श्रेयश कोण आहे.
अ तू इसरली सगळ्यासनी. आणि कस आठवल.
अरे तस नाही. कोण आहे श्रेयस नाय कवडे.
हाय आमच्या बरोबर ओमक्याबरोबर आणि क्याकुड्या बरोबर असायच बघ.
हो काय. का मला खरच आठ मला श्रेयश कोण आठवलाय माहीत आहे काय. तो लॅपटॉप घेऊन बसायचा माहिती आहे काय. त्याच आडनाव नाईकवडे आहे व्हय.
हा
हा का व्हय म्हणालय हा रोज मला दिसतोय तो श्रेयश.
ते कुठे दिसतो तुला ह्याच्याजवळ. जॉबला नाही. ती ग बिर्याणीचा गाडा आहे.
ह कुठ तर असतय. काळ टी शर्ट घालून जातोय.
ह हा होय.
मला परवा पण दिसला. मला खर त्याच आडनाव नायकवडे आहे मला काय माहीत नव्हत बाबा.
ह हा
म्हणजे मची त्याला मेसेज टाकलो. चिन्याच पण हाय व्हय. हॅलो
हा चिन्ह्याच काल केवय चिन्ह्याचा काल केलाय.
हा म्हणजे हा सोड. आता तू भैया तिघजण झाला.
हम्म
तिघांना पिडायला येत. आता चौथ चार जण चारदा कॉललो च. हा अजून एकट कोणत घावाय पाहिजे मला. पाण पाणचोक वीस झालं अजून दोघं पाहिजेत.
तर असं काय र बघ. एकट्या एकट्या माणसाबरोबर एकशे ऐंशी मिनिटं बोलू शकतोय म्हणजे तीस कॉल.
म्हणजे एका संग सगळं बोललं तरं चालतंय. चालतय तस.
हा एकशे ऐंशी मिनटाची लिमिट आहे.
मग झालं की मग तेवढंच चालतय व्हय. बापरे! मला वाटलं अशी माणसं मी म्हटलं कुठल्या माणसांना विचारायचं मी फोन लाव.
एकशे ऐंशी मिनिट ते पण श्रेयश ना सगळे सांगित तर माहित झाले.
बरं झालं पैसे तर मिळते रे खाय प्यायचे तर भागल.
व्हय. आता नाझियान नाझियाने अठ्ठावीशे रुपये कलेक्शन केल्या. अठ्ठावीशे.
ह्या कॉलवरन फक्त.
अस काय माहित नाही सगळं टास्क कम्प्लीट करून. हा.
बाप रे! मग चांगला आपल्या आपल्यातच फोन लावत बसायच नसत.
पृथ्वीने पंधराशे केलती प पंधराशे केलती आता बंद केल्या. आता बंद केल्या काय म्ह कुणाला कॉल करत बसणार. कुणाला कॉल करत बसणार.
मी पण म्हणून असे बघ मी म्हणलं पैसे जाऊ दे आपल्या ओळखीतली माणसं अस.
आम्हाला काय माहत नव्हतं काय आम्हाला काय वाटलं हे मुला मुलींसाठी फक्त आहे.
तुला सांगू. मी कुठल्याच मुलगी अजून फोन करायला भानगडीत पडलो नाही कारण मला एक तर. कुणास बोलायला आवडत नाही. आणि कामापुरत दुसऱ्या माणसाचाून कुठं संबंध ठेवायचा.
आणि काय.
निवांतय बघ ऍडमिशन कुठे तिकिटत बघालायसय.
कोण कोण होचीि नाही दिलावी स इटे.
अं दिलाईे.
मग चांगलंय सोड मग काय डीिकेटीपशी आल्यावर मी तिथेच असतोय घी.
हम् हगि मग कधीपणबेट.
होय मी तिकेटी जाय बाजूलाच असतो. अभ्यासला तिथं का ऍडमिशन यम एला टाकणार आहे. मी ह मेला.
का?
काय करू मी सीईट तेन दिली नाही रे कुठली?
मग मिळतील की ऍडमिशन चौकशी कर.
न्हाय बाबा कुठं अभ्यासात पडू हाय हे बास झालंय मला
हम्. आम्ही आता कुठं धड करा अभ्यास करून वगच नावालाच की आमबी.
मी केलो तर पूर्ण याच्यान करणार आहे रे. स्पर्धा परीक्षा एक एक दोन वर्ष. बघ नाही तर मग एमबी मध्ये माझ ते बण्याच्या ह्याच्या होऊन जाते ना ह्याच ते जरा टेक्निक आहेत माझ्याकडं.
हा हा.
मग फुल टाइम ते करायचं मग पैसेच वाया मी विनाकारण करणार मग मी जॉब पण करणार न्हय मी आता शिकून काय उप मग त्याच वेळेला गॅप सर्टिफिकेट पेक्षा गप एम ए करायचं म्हणलीस या दोन वर्षात निवांत आपल्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन
होय ते तर आहेच
ते सर हाइत रे एनसीसी च ते करून देतो म्हणल्यात निवांत तू काय येऊ नकोस पेपरला तेवढे ये म्हणल्यात मग चालतेय म्हणल तुमच चालू झालं नाही ऍडमिशन
नाय बावीस तारखेपासून म्हणालतीत
हो अरे तुषार तेन
हो
ह्याच्यात केल्या सोड तीन युनिव्हर्सिटीत केल्यात
हा हा परवा चौकशी करून आल्यात डिम्पल तेन बावीस तारखे परत्या व्यंकटेश ला बघ्याव म्हणालाय
हितं हाय मबीए
हाय की एक्स्टर्नल डिस्टनस मोूड
हा मग ठीक अय मग ते बरं पडतय सोडं
ते कधी पण जावा कधी पण या
होय डिम्पल मैयरी पण हेचच दिल्या वाटत की एम बीए
मैयरी एम बीए दिल्या विष एम बी दिल्या डिमपी एम बीए दिल्या
हा मग सगळ्यांना एकत्र भेटतेय सोड
हम् आता बघूया काय करता आता काय म्ह
पृथ्वी कुठल्या दिल्या
एम सी ए ती कोर्स करणार आय
अगं बाई कुठं
पुण्याला बघ्याव पुण्याला जाणार हाय बघायला
होय काय पुण्यालाच चांगल हाईत रे अगं ते विशेय शेवट हाय सोड तसल आप पण एम सी बी एम स काय पडायचं नाही तेच की आपण काय त्या भानगडीत पडायचं न्हाय उगच पैसे वाया बाबाच जाऊ देत जाऊ देत करु करू देत बाबा आपण घालणार आणि काय करणार बी न्हई काय उपयोग तसल बरं झालं मग आज जेवलो ते जेवलो आणि लगेच झोपलो कंटाळ आलाय मला आज
खुळ लागलय काय जेवत जा बई
अरे मी असंच करतोय मग मनात तर जेवतोय नाहीतर झोपून टाकतोय मी
ये बई तसल काय करू नको जेवत जा बई ये खुळ लागलय काय दोन दोन दिवसात न एकेकदा जेवण माझ्यागत च हाय म्हण तुझी कंडिशन
अरे मग वेळच न्हय मिळत येत आणि मग वेळ मिळतंय तेवढ्यात कंटाळलेल असतय दिवसभर धावपळ झालेलं असतय काय एवढं जीवावर येते मला बापरे आणि दुसर तु श काय सकाळी उठतो आहे प्रॅक्टिसला जातो आहे येतो आहे अभ्यासाला बसतो आहे संध्याकाळी सात पर्यंत तिथन घरलाच येतो आटला झाला दिवस संपला
हां हां
अभ्यासच चालूय स्पर्धा परीक्षेचा
हा हा
म्हणून कुठ ऍडमिशन टाकलो मी
बघायचं नशीब बघ चांगल असलं, तर होऊन गेलं तर अधिकारी. बघायचं होय, का नाही. तुमच्या आशीर्वादान.
आमचा काय आशीर्वाद नाही, तू कर तुला काय सांगायला लागत नाही आम्ही. तुचं आम्हाला शिकवायला पाहिजेस.
होय, काय बोललास मोठं.
अयं खरंच आहे सांगतो आम्हाला, तर काही बीसीएतला एक शब्द काही येत नव्हता.
मला कुठे काय येतयं? बाबा.
हा शांत बस किती, ते पर्सेटेज पडलं?
किती काय, ऐंशी पंच्याऐंशी पडला असतील?
हा, मग काय कमी झाल होय.
मग कमीच आहे कि, नंबर कुठं आला.
ए प्लस हायत बाबा पडल्यात.
मग काय झाले की, बास की.
बास चं झालं आलतं जॉब. मुंबईला पण वीस हजार पर्यंत, पेमेंट होतं स्टार्टिंगला.
आसुदी की मग स्टार्टिगला कम- कमी भेटू दे खरं हेच तिझं हितचं तर चुकतयं.
अधिकारी झालं की, महिन्याला दीड लाख पेमेंट येईल मला.
तो तु तेच ग तोपर्यंत तर चाललं असतं की,
होय, खरं ते काय खय्राच नाही.
हे कसं आहे, आपल्या कडच्या लोकांच स पेमेंट पहिला सगळ्यात जास्त बघत्यात.
अह अरे! खरं माझा वेळ जाणार रे तिकडं.
आ
कित तिकड वेळ वायाचं जाणार की माझा, दिवसभर ऑफिसमध्ये मग संध्याकाळी अभ्यास कधी करणार?
हा होय, आता कुठे पेपर देणार हायस तु?
आता राज्यसेेवेचा देतोय, डीवाय एस पी चा तेन.
होय होय.
बघायचं आता काय होईल ते?
ये ते काँल दहा मिनट होऊन गेले, बघ.
झालं काय ओकेचं! आणि कधी फ्री असतोस उद्या तेन?
उद्या मी रात्री नऊ नंतर फ्रीचं असतोयं, काय गल्लीतचं येतोयं नऊन
दोन कॉल होत्यात.
हा हा करकी आता मैरी पण थांबल्या वाडतं मैरी पण करणार हाय. मैरीेचा आता मगच पासन तीन झाल्यात, आता आणि तीन करत्या.
म्हणजे झालं की, मी आज दोन करतो उद्या चार करतो आणि परवा दोन करतो म्हणजे विषय सं
हम उद्या र- शनवारचं नऊ सव्वा नवच्या पुढंच करं. उद्या जरा लोड असतयं काम.
नऊ नंतर सव्वा- मेसेज कर मला संध्याकाळी.
मी मेसेज करून ठेवतो की, मग गाडीवर असलो तर मग कॉल चालू ठेवून मग फिरतो मी.
चालतयं चालतयं मेसेज कर तु फ्री झालास, की मला थँंक्यु!
थँक्यू! झोप शानी हायसं आता, जेव आणि मग झोप.
होय, बाबा आता जेवतो जेवतो.
आ
ठेवते.
आ
बरं. ये